हॅलो!
आवाज येतोय ना..
हा येतोय ताई..
अच्छा! काय करताय?
काय नाय बसले. तुम्ही?
मी पण बसले..
झाली कामं वगैरे
हो आत्ताच जेवले आणि काम आवरलं आणि आता बसले
हो का?
तुमचा झाला काम?
नाही अजून आमच्या घरातले जेवलीत नाही ना..
अच्छा!
जेवल्यानंतर मग हो भांडी वगेरे घाशीण, नाहीतर संध्याकाली
संध्याकाली घासता तुम्ही?
हो कधी कधी दुपारची घासते.. नाहीतर संध्याकाली
हो काय बरं हाय..
मंग बाहेर हो.. मी जेवले..
हो काय?
आत्ता जेवले आणि बसले.. आता घरातली जेवली का मग लवकर ते आणि त्यांचं झालं ना तर मग घासून टाकीन.. नाहीतर संध्याकाळची. पाऊस असला ना कि आ संध्याकाळी तर बाहेर बसायला लागतात ना..
हा बरोबर..
पाऊस असला कि घासायला नाही जमत..
हो...
मग कुठे फिरायला वगैरे? फिरायला कुठे गेला फि
आता पावसाला तर नाही कुठे गेले. तुम्ही गेलतात का?
नाही मी नाही कुठे जात बाहेर. घरीच असते.
का?
नाही मला आवडत बाहेर जायला, मी जाते अस चल आई, म्हणजे काम असल तर बाहेर जातो नाही तर नाही.
हो का, मग घरी बसून अ कंटाला नाही का येत?
काय नाही, सवय झाली ना आता घरात बसायची.
हो का, मग फिरायला कुठेच नाही जात?
नाही, आता तर नाहीच गेले कुठं अशी म्हणजे देवा ठिकाणी वगैरे जाते. कार्ल्याला जाऊन आले आता रविवारी.
हो का, अजून मग खूप मज्जा केलीत का?
हो, मस्त एकदम भारी भरपूर गर्दी होती. गर्दी जाम होती, पाऊस पण होता, थोडा भिजले पावसात मस्तं.
हम्म, हो तिकडे गर्दी पण खूप असते ना.
हो आणि रविवार होता ना मग अ रविवारी कशी सगळ्याला सुट्टी मग जास्त लोकं येतात. पण दर्शन मस् त झालं, हा लाईन म्हणजे अशी स्लो नाही लाईन फास्ट फास्ट होती.
हो पण एवढ्या पावसाचं कशाचं?
बापरे! मग काय म्हणताय?
हॅलो!
हा बोला.
हिथं कुत्री आहेत ना ते खूप भुकतात ओ.
अच्छा.
म्हणजे तिकुडची येतात, ते इकूड भुकतात. पुन्हा हिकुडची तिकडं, नुसता त्यांचा बाजारच चालू असतो.
हो काय? तेच आवाज येतंय.
झोपून पण नाही देत रात्रीची पण तशीच, दुपारची
हो ना. तेच, आमच्या इकडे पण भरपूर आहेत.
हो का? चालूच असतं नुसता.
तेच ना आणि मग घाण पाय वगैरे घेऊन येतात. ते सतरा वेला धुवाय लागतं, बाहेरचा कंटाला येतं मग.
ते वगैरे येतात ना ते निस्तु निस्ती
काय झालं, तुम्ही हसता का?
तुम्ही शब्द काय बी वापरता. नाही म्हंटलं, तुम्ही नुसते
काय झालं. हॅलो, हॅलो. हा काय असं, हॅलो.
हा बोला आवाज येतोय.
मग बाम वगैरे लावा, छातीत दुखतय तर.
असं वाटत कधी कधी, एकट्याची जीव जाईल.
आस का हो, तुम्ही म्हणता.
तुम्ही हासताय मला अग असं बघून.
बापरे. लावायच लागेल आता बाम. तुम्ही बोलला तर तसं कर काय. काम करू तर
हो का. मग बाम वगैरे लावा, अजून तुम्हाला
लावला, लावला, मला तर असाच.
ना आता हसल्यावर, तुमचे पोटात वगैरे दुखत ना.
हो तर असं तर विचारूच नका हो, आख्या आयुष्यात
छाती
रोज काय करायचं, आजून ना.
हॅलो.
हा, आवाज येतय ना.
हा काय बोललात.
मग चालूच हाय ओ आजार, काय ना काय तरी आहेच. चालूच आहे.
हो का, मग डॉक्टरकडे वगैरे जायचं ना, बघायचं काही त्रास आहे का.
ते तसल मला नाही आवडत डॉक्टरांना.
हो का, ना आमच्या इथे पण आहे एक मुलगी. कि म्हणजे असं होत ना कि म्हणजे. त्रास होईत असला की जात नाही आल तर खूप जास्तच झालं का मग, त्यांना डॉक्टरकडे जायचं असतं. तर असं नका तुम्ही पण करू.
नाही अवो काही विनाकारण, मला तसं माझ्यावर खर्च करायला नाही आवडत. पैसा.
असं का तुम्ही बोलता.
त्यात आजार काय येतो तो जातो. घरी आपलं काही ना काहीतरी लावायचं, आणि राहायचं.
असं नाही चालत, जायाचं.
हम्म.
मग समजत ना आपल्याला काय त्रास आहे.
तेवढी परिस्थिती पण नाही, मग कस जाणार पैसे पण लागतात त्यासाठी.
हो का.
बोल.
बरं. मग काय म्हणत होता तुम्ही? पारलेला कारलेला काय पाऊस वगैरे होता
हा पाऊस. पाऊस वगैरे भरपूर
हा मग तुम्ही गाडी वगैरे करून गेलता की, असं बाईक व
बाईक वर जातो आम्ही.
हो का. मग पाऊस असतं. बाईकवर जायला एवढं लांब.
नाही नाही रेनकोट घालून जाईन.
हो का. रेनकोट.
आता तेथून घालूनच गेलेलो मग ते कस पहाव कस. सारखं मध्ये सगळीकडे पाऊसच होता.
हा कुठही पाऊस भेटतो. बरोबर आहे जायला
ते मग घालूनच गेलेलो. म्हणजे कस टेन्शन नाही. तिकड जाऊन मग सगळ चेंज केलं.
हा खूप वरती आहे ना ते एवढं चढायला वगैरे लागत.
काही नाही वाटत. मस्त मस्त. हा मग तिकड गेल्यावर एकदम भारी वाटत.
हो हो. मी पण गेलेली आहे.
हो का. तुम्ही कशाने जाता मग? बसने की टेम्पो? अच्छा. बाईक वर का?
एवढ्या लांब बसने कस जाणार?
नाही काही लोक बस करून जातात. टेम्पो
नाही नाही आम्ही बाईक वर जातो. आमच्या म्हणजे गावातलं जातात टेम्पोने ए अ पालखी असते ना एकविरेची.
तेव्हा गावातली सगळी जातात ना. मग ते टॅम्पो वगैरे करून जातात.
तुम्ही नाही का मग जात?
मी पण जाते.
नाही जातात बोललात ना म्हणून विचारल?
खूप मज्जा व उलट असत टॅम्पो मध्ये सगळे एकत्र असतात ना मग गाणी बोलतात, नाचतात.
तीन ग्लास म्हणून म्हणते. हा. काय खायला आणलं? चिचन खाल ते. काय बोलतय? चिकन. मजा हाय. काय असतं.
नाचतात वगैरे हो. टेम्पो मध्ये आपण सगळ्यांसोबत गेलो ना. की मज्जा करतात हो खूप. नाचतात गाणी वगैरे बोल तात. म्हणजे सगळ्यांसोबत कस जायला ब
उजे कुशीवर बसुदे. अ तेवढंच भो लोकांकडनं घ्यायचं पैस. चालल छान वाटलं बोलून तुमच्याशी.
ओके ओके.
हम्म.